हो नमस्कार त हॅलो नमस्कार हो काय करताये
बस आता बसले होते
असं का हो काय नई म्हटलं पण हो
जेवण वगैरे झाल तुमचं
हो हो झालं तुमचं झालं का
हो हो हो
काय म्हणसॅश ट आपलं होत मॉर्डर्न क्लोत्स वगैरे त्याच्यावर बोलु म्हटलं तर हो तेच ना
तुम्ही आला कशे कपडे आवडतात घालायला पण
हो म्हणजे कस फेस्टिवल राहिलं होत आपण असं पारंपरिक कपडे पण घालतो ना आता पहा म्हणजे साडी आलीच हा ना किती छान वाटत म्हणज असं बाकी म्हणजे तसं स मॉर्डर्न राहणार येत मला म्हणजे असं आवडत नाही ना ते नाही म्हणजे असं वेस्टर्नच पाहिजे वेस्टन लोक वगैरे
हा ये आपले ट्रॅडिशनल कपडे कशे अ कोणत्या पण लेडीज वर सु सूट करतात हा हा
कोणत्या पण लेडीज वर सू करून जातात काय
हा असाय म्हणजे ज्यांनी लेडीच सू अ लेडीज जेच्यामध्ये सुंदर पण दिसतात.
हो सुंदर दिसतात म्हणजे कसाय आपण जर बाकी अस हा म्हणजे ज्वेलरी त्याच्यावर वेअर केली. म्हणजे असं तर म्हणजे असं छान दिसून येतता सेपरेटे वेस्टर्नस ड्रेस त्याच्यावर पण असतात ना ते.
हम्म.
हम्म हम्म हम्म. बाकी कस म्हअ अस ते जीन्स वगरे घालणाऱ्यांना त्यांना तस आवडतं ते तुम्हाला आवडतात का मॉडर्न ड्रेस.
असं काय नाहीये अपेजन वाईज म्हणजे आवड मला असं काय नाहीये मला अ म्हणजे इन इन जनरल मध्ये असं हाय की मला व्यवस्थित ड्रेसअप हून. राहायला आवडतय मग ते ऑकेजन पाहून ठरवायचं की जस. ट्रॅडिशनल बग. ते जर नसल तर ट्रेडिशनलच घाल ते तिथ काय वेस्टर्न घालून चालत नाही हा आणि जिथे म्हणजे मॉडर्न आहे पार्टी है बड्डे दुसरीकड पार्टी फिरायला जायचंय तर तिथे ट्रॅडिशनल घालून चालत नाय. त्याच्यामुळे ऑकेजन पाहून ठरवायचं असं आहे माझ.
हो आता लहान मुलीना आपण बघा ना आपण म्हणजे असंच. साडी वगैरेचं केली किती मस्त दिसते त्यांना.
हा एकदम सुंदर साडी तर घे साडी तर ती गोष्ट आहे की जी प्रत्येक स्त्रीला खूपच सुंदर दिसतय प्रत्येक छोटी असो मोठी असो कोणी कधी कोणी लठ्ठ असते. ती कोणी हम् रोड असते, तरी पण त्या सगळ्या स्त्रीला व्यवस्थित दिसते ते साडी खूप सुंदर दिसतात. ह घातले की ने जस आपल्या कल्चर आपल्या आपल्या कल्चर नुसार घातलं तर
हा तस म्हणजे खूप छान वाटतं. त्याच्यावर म्हणजे कसं असं ब्लाउज जरा अस व्यवस् तेच शिवलं ना म्हणजे आपलं म्हणजे असं पोषक्स तस म्हणजे छान उठून येतो.
ब्लाऊज आज काल ते आरी वर्क वाले ब्लाउज नि झाले किती फॅशन हाय आता आरे व फॅशन आणि म्हणजे हातानी केलेला आरी वर्क एकदम उठूनच दिसतं ते व्यवस्थित आणि जर साड्याच्यामुळे साडी कितीही सिमपल असु ली आणि ज्याच्यावर तुम्ही त्या आरी वर्क च ब्लाज घातलं तर खूप उठून दिसतेचं.
हा तेच ना ते तर खूप छान दिसनार.
हा नऊवारीे वत पण घालतात.
हा ते म्हणजे कसंये ते एक आता परफेक्ट बनवून देतात ना. अरी वर्क आपण जस सांगू हो की आपल्या नावाचं सांग हो.
हा नाव पण लिहितात. नवरदेव लग्न असलं की नवरदेव नवरीचं नाव लिह- त्यात किंवा नव नवर होणाऱ्या नवऱ्याच नाव लिहितात. आई होणार असेल तर आई लिहि तात जस सातव्या महिन्याच्या
ह साडी सिम्पल तर म्हणजे ब्लाउज इतकंच स्टॅंडर
ह खूपच सुंदर वाटत हा खूपच आणि त्याच्यावर ज्वेलरी पण ट्रेडिशन ज्वेलरी घातली. आणखीन छान वाटत. हम
आणि मण आता म्हणजे लग्न समारंभात आता मुली म्हणजे असं आपला पण ड्रेस वगैरे सेटअप करतात. किती किती शिपईट ट्रेंडिंग आले ड्रेसपचे पण आपल्या वेळेस नाही होते एवढं पाहाला भेटय
नाही हो नाही आजकाल साध्या- साडी पासून पण म्हणजे महा महागाच्या पैठ्यांनी विकत घेतात आणि त्याच मॉडर्न- ड्रेस मध्ये इंडो वेस्टर्न बनवून घालत- हत्
वेस्टून तेव्हा तस नव्हतं.
नाही. आणि आपल्याकडे म्हणजे असं- तेवढ्या महागाची साडी घ्यायची आणि त्यातला का- माझ असो-
असं होत ते म्हणजे खूपच- मॉडर्न ड्रेसचे- छान छान म्हणजे आप जस पाहिजे तसं साडीच वेअर करता येतो न.
साडी कस असं पारंपरिक असल्यामुळे ते किती सिल्कच्या असल्या प्युअर सिल्कच्या ज्या साड्या असत- तात ना त्या जर व्यवस्थित सांभळून ठेवल्या म्हणजे व्यवस्थित- त्याला ठेवल्यानंतर ते पिढ्यानिपिढ्या चालतात.
हो आता म्हणजे तसंच चालूय ना की म्हणजे असं फॅशन डिजाइनर जे कोर्स करताय न म्हणजे त्यानी केलाय ना? ब्युटी पार्लरने तसच म्हणजे काय असतं हे आपल्या आईच्या साड्या घालत नाही ना जुन्या असं म्हणजे छान छान ड्रेस शिवून देतात त्या
आणि ही ट्रेडिशन कसं स्टेट वाइज चेंज होत राहतं जस एरिया एरिया वॉइस डिफरंट हो ज्या लोकं तिकडे राहतात तिकडचं ट्रेडिशनल चालू करतात बा
हो आता म्हणजे ते बघा ना आता म्हणजे म्ह इंडो वेस्टर्न ते पण खूप चालू आहे आता
हो ते पण चालू आहे आणि जेंट्स पण ट्रेडिशनल कपडे असतात ह जेंट्सच पण तसंच झालं. जेंट्सला तर जास्त ऑप्शन्स नसतात त्यातच कपड्याचे ट्रेडिशनल असो कि वा मॉ त्यांना काही जास्त ऑप्शनच नसतात. ड्रेस
नस्त ते असं असतं म्हणजे किंवा सण राहिला. त्या केरलात ते बघ ते ट्रेडिशनल घालतात असं छान वाटत त्यांना असं कुर्ता वगैरे जर त्यांनी घातला त ज्याच्या त्याच्या पर्सनली त्यामुळे बाकी कसं मंग रोज टी शर्ट वगैरे असं तेच ना मग त्यांना काही वाटत नाही एवढं असवयच जॉब करणाऱ्यांना त्यांनी मॉडर्न इथे घालण्याची खूप हौस असते.
कपड व्हरायटीज नाहीेये की ते चूस करू शकतील की मला ट्रेडिश मला घालायचं की मला मॉडर्न घालायचं लहान मुलांमध्ये पण हा तसंच आहे मुलींना किती ऑप्शन असतात मॉलमध्ये गेले की अ आता तर नवीन ट्रेडिशन आणली झालेला आहे इंडियामध्ये सगळे कोरियन अ कोरियन कपड्यांचे खूप फॅन झालेले आहे.
हो.
हो कोरियन पॅन्ट आले कोरियन टॉप आलं. परत सगळं असं ते कपडा वेगळाच असतो त्याचा वेगळा वाटला मला थोडा तो अंगाला आपल्या बॉडीला शेप घेऊन घेतो आप आपल्या बॉडीचा हा ते जर फ्रॉक आल आलेले ते अटॅच असतात पण असं वाटतं की तो स्कर्ट आणि टॉप
असं का हा ते खूप चालू आहे इतक छान वाटत ना ते
हा हलताच्याची फिगर व्यवस्थित आहे त्यांनी घातलं तर खूप छान दिसतात ते कोरियन कपडे
अस म्हजेची चगर छान आहे त्यांनाच छान वाटतात तेेत हो
इंडिया मध्ये कोरयन ग्लास स्किन कोरियन सगळं सगळं कोरियन हेअरस्टाईल
पण म्हणजे शॉर्ट्स इतके घालाय घालायला लागले खूप आपल्या वेळेस म्हणे म्हणजे घालून नाही दहाचे घरचे मोॉड की निघ निघाल्यापासून आपल्याला असं वाटतं की आपण पण घालायला हवं
हो आता सुरू केलं तर कोणी काही म्हणणार नाही आता आपल्याला कारण की आता आजूबाजूला पण बघतात ना कि नाही ब सगळेच आता राहतात आता हे कल्चरच झालेलं आहे असं म्हणू शकतो आपण हम्म..
म्हणजे कॉलेज ला असो किवा त्यांची पार्ट. शॉर्टसच त्यांच्या त्यांच्या फिरायला जातात फ्रेंड सर्कल म्हणून.
हम्म हम्म बरबर फिरायला जातात तेव्हा हे, शॉर्ट टॉप आणि आता ते क्रॉप टॉप पण निघाले.
हा क्रॉप टॉप.
टॉप निघाले त्याच्यासोबत कोरियन अ ज्वेलरी पण निघाली ती ज्वेलरी. खूप म्हणजे इतकं मी आजकाल कॉलेज गोईंग मध्ये हेच बघत आहे. स्कूल गोईंग कॉलेज गोईंगमध्ये, हर ग म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना. आपलं कल्चर, च्या येवजी कोरियन कल्चर. कोरीयन हा कपडे घाल ना. आपलं आपलं कल्चर तर आपल्याला जपावं लागेल ना आपले ट्रेडिशन जे आहे ते आपण जर फॉलो केले. जस तर नेक्स्ट जनरेशन फॉलो करी ट्रेडिशनल क्लॉथ घालण झालं. फ्री पण पाहिजे पण ओकेजन पाहुन ठरवाच. असं असतं हा पूजेमध्ये तुम्ही शॉर्टस. गेले तर.
ते बरं नाही वाटत बाकी मंदिरांमध्ये तसच केलं म्हणजे. शॉटन अवलेबल नाही का आहे. म्हणजे की आपल्याला कुठे काय घालून जावं हे तरी करायला हवं मग.
हा हा आणि ते जबाबदारी घरातल्या मोठ्यांची असते समजून सांगायची आधी त्यांना पण असते की थोडं. आपल्यापेक्षा मोठे कोणी आपल्याला समजून सांगत आहे आपण ऐकलं पाहिजे. फॉलो केलं पाहिजे
हो हो. म्हणजे कसं आहे आपल्या इकडे अजून ते चालू आहे मगं. तोडांयला नको ना. ते कस म्हणजे बगा म्हणजे कोरेयन असतं. बघा आपल्या भागात येऊन त्यांना साडी घालायची जास्त हाऊस येते.
अग हो खूप ह बरोबर आपल्यापेक्षा जास्त. आपलं चांगलं कल्चर फॉलो करायला लागलेत ते हम्म.
पुढे जाऊन आपला फॉलो नाही करत ना. त्यांचे सकाळ पसून होत्याते. ते इकडे येऊन आपले आपलं म्हणजे काय आपलं रूल्स असतं ते सगळं फॉलो करता.
बरोबर बरोबर. हम्म.
चालेल बोलुन मग.
हो हो बोलु बोलु चालतं ठीक कय.